हॅलो अ नमस्कार
नमस्कार.
अं.. आपण घेऊ टॉपीक औद्योगिक क्षेत्रावर. औद्योगिक क्षेत्र
अच्छा बर बर चालल.
आता समजा की नोकरीचा भाग घेतला
हा ओ.
तर कुठल्या गव्हरर्मेंट खात्यामध्ये नोकरी चांगली? की कुठल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी चांग
क्या बात सर आता जर मी तर काय नोकरी करीत नाही. आत्ताच्या याला पण मग जर माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी सांगितलं तर मग सरकारी नोकरीली चांगली
बरोबर. त्याचं कारण काय? की बुवा प्रायव्हेट नोकरीमध्ये पैसा कमी हे कि जास्त आहे जास्त त्या सरकारी नोकरीमध्ये पैसा कमी कि जास्त आहे असा काही पॉईंट
तर सर म्हणजे कारण असं आहे हाबा आता आपले खासगी नोकरी, प्रायव्हेट नोकरी जर म्हंटल तर ते त्यांच्यात त्यांच्या मनानुसार काम करावं लागतू. ते आपल्या तेवढं काम करून घेते जर आपली अशी गव्हरर्मेंट जॉब म्हणलं तर आपलं सुट्टया पण राहत पेमेंट पण जास्त राहती लेटेस्ट
की मनमानी काम आहेे बुवा असं
हाव खाजगी प्रायव्हेट म्हणलं तर ते आपल्याला हात धुऊन घेतंय.
पण काय फायदे म फायदे म्हटले तर दोघांमध्ये से सेम आहे. जसं की तुम्ही हे पेमेंट तुम्हाला म्हणजे पेमेंटचा फरक पडेल. आणि बाकी मग हॉस्पिटल वगैरेच्या फॅसिलिटी हे जसं काय पीफ, पीएस वगैरा आहे. त्या सर्व फॅसिलिटी आहे तुम्हाला प्रायव्हेट जॉबमध्ये पण मिळतं.
हो ते दोन्ही ते सेम राहतं.
हा म्हणजे नेमकं मोठं कारण काय बुवा, की प्रायव्हेट नोकरी नको सरकारी जॉब हवा अस.
नाही तसं म्हणलं तर दोन्ही नोकऱ्या चांगलंच हे. पण मग आता ते प्रत्येकाचं
आता आता प्रायव्हेट प्रायव्हेट म्हटली की आता तुम्ही आयटी क्षेत्र बघा.
हम्म.
आय टी कंपनी हम्म त्याच्यामध्ये सहसा डायरेक्ट आता डायरेक्ट पंचवीस पंचवीस, तीस तीस लाखाचं तेच असत. हा तेवढं हे सरकारी नोकरीलाही नसतं.
सध्या एवढं नाही चालतं.
हा मग त्या हिशोबाने प्रायव्हेट नोकरी चांगली आहे.
हो ते पण आहे. स स
तुम्हाला सांगतो मी, की माझ्या हिशोबाने तरी
हो.
माझ्या हिशोबानी म्हटलं तर माझ्या हिशोबाने सरकारी नोकरी बेटर आहे.
होय मे त्याच मुख्य कारण काय?
कारण असं आहे की
हम्
जो गव्हर्मेंट टाईम आहे ड्युटीचा तो फिक्स हे. की तुम्ही आठ ते नऊ तास तुम्हाला एवढेवढे ड्युटी करायचीये.
कराव लागणं तसं प्रायव्हेट याच्यात नाहीये.
पण आता जर प्रायव्हेट म्हटलं, की आठ तासाची ड्युटी आहे. आठ तासानंतर व्यतिरिक्तही जर त्यांना ओवर टाईमसाठी मान
हो बरोबर.
तुमचा जीआर आणि सरकारी म्हटलं की हे तुम्हाला डायरेक्ट कामावरून काढू शकत नाहीत.
नाही बरोबर.
हा आता प्रायव्हेट म्हटलं की, तुम्हाला डायरेक्ट कुठला एसक्यू देऊन जा की जसं तुम्ही कि तुम्ही जस पिऊन खाऊन कामावर आले, हा. त्यानंतर तुम्ही सुट्या घेता, त्यानंतर तुम्ही काट काम नि ती करा त्यानंतर तुम्ही काम ऐकत नाही.
कामाच्या वेळेस झोपतो आम्ही.
हा त्यांनतर मोबाईलचा अतिरिक्त वापर.
हो.
दिवसभर कॉल कॉल चालू असणे. असे काहीतरी कारण देऊन, ते तुम्हाला हा. ते तुम्हाला काढू शकता. बाकी सरकारी आणि गव्हर्मेंटला नाहीये तसं. गव्हर्नमेंटला जॉब करून काढायचं म्हटलं, गव्हर्नमेंट कामावरून भरपूर मोठी प्रोसेस आहे. हा प्रोसेस म्हणजे तेच शक्यतो फक्त काही दिवसांसाठी सस्पेंड करू शक
हा पण असं काढायचा हक्क अजून त्यांला नाही.
वॉर्निंग म्हणून ते काय आठ दहा दिवस, पंधरा दिवस घरी ठेऊू शकत. बाकी डायरेक्ट हे जॉब
हो.
करून काढू कामाचा मोबदला भरपूरे. म्हणजे काम नाहीच्या बरोबर असतं. टाइम फिक्स अस
टाम हा टाईम तर त्यांच‌ म्हणजे असं
हा त्याच्या नंतर जर का म्हटला मेडिक्लेम गवर्मेट फॅसिलिटी दवाखांनी वगैरा
ते सगळ करतो. आणि वरून आपल्याला
हा जे सुट्या येतात म्हणजे प्रायेव्हटलाही सुट्या असतात. काही तीस, पस्तीस सुट्या मिळता. बाकी गव्हर्मेंटची म्हटली कि दर महिन्यात काही ना काही दोन एक दोन सण येतच असतात.
हो.
गव्हर्नमेंट सुटी म्हंटली तेथे सुट्ट्या एक दोन महिन्यात चार सुट्ट्या घेऊन त्याच्यानंतर अजून दोन तीन सुट्या या एक्स्ट्रा असतात.
बरोबर.
हा त्याज्यानंतर मेन म्हटलं गव्हर्नमेंट गवर्मेंट सोडलं त्याच्यानंतर मग, यांनी सोपी आणि समाधाने ठेवते म्हटली की ये बैंकरची.
आत अँकरशी बरोबर.
म्हणजे त्यांना काही असं समजा अठ्ठावीस दिवसाच्या महिन्यामध्ये, कमीत कमी त्यांची बँक हे वीस दिवस चालू असते.
हो.
आणि तसं म्हंटलं आता तुमच्या, तुमचं गाव कुठलं?
आता आम्ही सम नाशिकचे
नाशिक ची आहे. तर आहे नाशिकला जे इंटरनॅशनल कंपन्या कुठल्यात कुठले?
म्हणजे आता आहे नाशिक म्हणजे आबंट साईड ला जाते त्या. आपल्या महिंद्रा झाल्या किंवा एबीपी.
नंतर टायर वगैरेचे आहे अपोलो वगैरा.
हा आणि चांगलंय त्यात म्हणे. त्यानंतर एक ते ओजर ला ते आपलं आपले विमानाचे पार्ट बनतात
हा विमानतळापर्यंत येतंय.
विमानतळा आणि विमान चे प्लॅनिंग म्हणजे पार्ट हे बनतात.
हो, बरोबर
तसं म्हटलं की ती एम आय डी सी तरी. किती क्षेत्रात पसरलेली? म्हणजे किती क्षेत्रात किती क्षेत्रफळात पसरलेलीये नाशिकची एमआयडीसी?
त्या ती म्हणजे एवढं परफेक्ट काय सांगता येत नाही. पण, मग भरपूर आहे. हो हो भरपूर साध्या लोकांना बेरोजगार म्हणजे व्यवसाय भेटेल ति
म्हणजे काम आहेत चांगले.
हो चांगल्यापैकी काम हाय तिथं.
आणि पगार, पगार पाणी कसं असू शकतं, तुमच्या हिशोबाने तिथे.
म्हणजे आता ते पगारपणे आता आपल्या स्किल नुसार हे करतं समजा तुम्ही जल ही अशी तुम्हाला जर स्किल येत असेल, तर मग तुम्ही थोड्या चांगल्या पव पगाराह पोझिशन भेटेल तुम्हाला. जर मग, अशी स पहिल्यापासून सुरुवात म्हटली तर पंधरा वीस हजारापासून स्टार्टिंग राहती.
वीस हजार प प पगार असू शकतो शक्यत हाय मग, स्टार्टिंग वीस हजार.
हावू.
हा, ठीक आहे म्हणा, फॅमिलीचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते तेवढा पगार ठीक आहे. अन त्यानंतर ओव्हर टाईम म्हटलं की आता प्रायव्हेट मध्ये ओवर टाइम केलं की त्याचा मोबदला मिळतो.
हो तसं ई एम आय डी सी तर भेटतं
हा, आता गव्हर्नमेंट मध्ये तसं नसतं. समजा तुम्हाला ओवर टाईम ड्युटी करावी लागली तर हे तुम्हाला एक्स्ट्रा म्हणून थांबावं लागतं. त्याचा मोबदल्याचा विषय नाही काही.
नाही, बर बर.
त्याच्यानंतर नगरपालिका म्हटलं, एक नगरपालिका आहे छान.
नगरपालिका झालं पुन्हा हे. महावितरण झालं.
महावितरणमध्ये आता थोडंफार रिस्की आहे बाकी नगरपालि ताव वगैरे म्हटलं की ठीक आहे, त्याच्यामध्ये कसं. सरकारी कामं जे
तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी करता?
आम्या माझी प्रायवहेट ड्युटी म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये मी पण हा.
अच्छा जालना तिकडे जालना जिल्ह्यातच
नाही जळगाव जळगाव. हम्म. हम्म आपलं इथे सुप्रीम पाईप नाव ऐकला असेल तुम्ही
हो हो.
हा त्या कंपनी मध्ये हा इथला ही भरपूर मो हा प्लॅन आहे.
हा प्लॅन आहे ऐकून येतो मोठा प्लॅन म्हणजे असं तुम्ही नवीन नवीन असा म्हणजे आत्ता आत्ता सुरू केलंय का भरपूर वर्षापासून करताय.
नाही भरपूर टाइम झाला मला ही तिथे. हा म्हणजे एढाये चार-पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे.
हा चांगला एक्सपिरियन्स होई त्याला बी बर बर.
हम्म तिथे ही भरपूर मोठा प्लॅन आहे एका कंपनीमध्ये ने ताई असं समजा जळगाव जिल्ह्याची सगळ्यात मोठी कंपनी
सुप्रीम पाईप्स का?
हा सुप्रिम पायमर ती कमीत कमी एक शे ऐंशी एकर मध्ये पसरलेली.
ओके.
हा त्याच्यामध्ये समजा पाइप पे त्याच्यानंतर आपले इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फिटिंग जे करतात त्याचे पार्ट जे लागतात ते आहे त्यानंतर पाण्याच्या टाक्या जे पेटिंग वगैरेचं सामान लागतो तेवढा म्हणजे सर्व तयार होतात.
सगळ्या टाईपमध्ये हा.
हा जसं आणि कुडच्या वगैरे आहे आता जे कॅरेटर
सगळं बनतं माझे. हम
आणि एक त्यानंतर आता तिथे हम्म दहा मिनटं झाले अहो करतो अजून.
चाललं असेल .